आवाज येतोय?
हॅलो.
कुठून बोलता? काय करता सर सध्या तुम्ही?
मी सध्या रांगेमध्ये काम करतोय छाटणी निघाली आहे.
अच्छा, म्हणजे शेतकरी आहात तुम्ही?
हो शेत
अजून कोणती-कोणती पिकं घेतली जातात तुमच्या शेतात?
आमच्या आता गहू ये, , कांदे, - असी आता गहु काढला आला पावसाच वाराला. दाबुन भरलेत.
हो का म्हणजे कशाच्या पद्धतीने केल जात?
आता डाळींब लावून साधारण चौदा. चौदा महिने झालेले. आता पहिली गोडबार छाटणी घेतली. त्यानंतर आता छाटणी पानघळ झालेली आहे. आता त्याला पाणी द्यायचं आज पाडव्याच्या मुहुर्तावर. म्हणजे मग आता त्याला फुलकळी येईल. फळ सेटिंग होईल तिथुन पुढ स्प्रे चालू होतील बुरशी नाशक, - कीटकनाशक.
साधारण छाटणी झाल्यापासन. साडेसहा महिन्यात रान खाली होऊन जात. अशी काम असतात डाळिंबाची.
मार्केट असत का डाळीब्याला?
हो. क्वालिटी नुसार मार्केट असत साधारण. हलकी क्वालि टी जर पन्नास रुपये साधारण दोनशे रुपये चांगल्या क्वालिटीला मार्केट अस
त्या त्याची मार्केट ला नेताना पतवारी करावं लागती. साधारण त्याचे पाच. पाच प्रकारचे विभाग केले जात त्यानुसार मार्केटिंग होत.
आज तर पाडवायचा सण आहे, पाडवायच्या सणाबद्दल तर आपल्या इकडे तर पाडव्याचा सण खूपच महत्त्वाचं आहे नवीन वर्ष सुरू होत. तुम्ही काय सांगाल पाडव्याच्या सणाबदल.
हा सण साधारणत ला त्यानंतर ते हाय जे आले ते हा सण साजरा करता. हा सण मनुष्य साजरा करता, - आणि निसर्ग साजरा करतो वसंत ऋतू. तुला प्रारंभ होत झाडांना सुद्धा फुलं येतं, पानं येतं. असं हा सण आहे.
तुमची हॉबी काय कळेल का? हॉबी असता. तुमचं एखाद छंद आवडता छंद नाहीये का काही?
हॅलो.
हो येतोय आवाज बोला ना.
छंद म्हणजे पोहण्याचा छंद आहे, कबड्डी खेळण्याचा छंद आहे. असे छंद आहेत. शेती कामामुळे ते छंद आहे, लई जोपासल्या जात.
तुम्ही शेतकरी म्हटल्यावरती तुमच विशेषतः नाही जोपच का?
हम्म. आत्ता डाळिंबातलं काम चालू आहे खत घालण्याचं.
बर. आपल्या इकडे तर आता महत्त्वाचा टॉपिक म्हटलं तर आता युद्ध चालू आहे त्यामुळे गॅसटनचाइ हे प्रकार जास्त चालू आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटत?
हा, उद्धाचे परिणाम सर्वसाधारण जनतेवर पडणारच गॅस टांचाई, पेट्रोल भाव वाढणे, निसर्गावर पडणार शेतकऱ्यांसाठी जर म्हणल तर याचा परिणाम मान्सुनवर होणार. युद्ध मुळे
फार फार लॉस येत. निसर्गाचा, मान्सून सकाळ अन गॅस टंचाई म्हणजे घरातल्या गृहिणींचं बजट कोण म्हणणार, कोण म्हणणार म्हणजे लग्न कार्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा लॉन्सला जर याच्या टाका नाही भेटलं तर आचारी स्वयंपाक कसे करणार. युद्धामुळे बरेचं लॉसेस होणार निसर्गापासून तर पार लग्न कार्य सगळ सगळ्यांवर परिणाम पडणार. शाळेत जाणाऱ्या मुलांपर्यंत सर्वांवर परिणाम होणार.
तुमचं काय काम चाललंय तुम्ही काय काही करता व्यवसाय काय?
व्यवसाय आम्ही पण मी पण शेतकरीच आहे. प्लस हाऊस वाईफ आहे ऑनलाइन पण काहीतरी वर्क करत राहते. प्रत्येक महिलेने काहीतरी करायला पाहिजे ना इंडिपेंडेंट होण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी द दूसर्या वर टिकून राहण्यापेक्षा,, स्वतःच काहीतरी करावं म्हणून मी करत असते काही ना काही. शेतीचे पण काम असतं मला पण -. आमची तरं, जॉईंट फॅमिली आहे, आठ सदस्य आहेत आमच्या घरात सर्व,,, तर म्हणजे शेतीचे कामं चालूच असतात आमचे पण
हां हां.
आमच्या इकडे पण द्राक्ष बाग डाळिंब बागच रायते
हो हो
अच्छा हाऊस वाईफ म्हटलं की बाकी पण भरपूर असतं,,, मुलांचं असतं, घरचं बघायला लागतं. जसा वेळ भेटेल तसं काहीतरी करायचं म्हणून करते ऑनलाईन
हम्म हम्म. बाकीच्या शेतात अजून इतर पिके
इतर पिके म्हटलं आमच्या शेतात म्हटलं तर,,,, द्राक् द्राक्ष बाग आहे, कांदे गहू, मका, ही ज्वारी आहे. बाकी आमच्याकडे दुसरे पण पिक पिकवले जातात,, टॅमॅटो मिरची वगैरे आमच्या शेतात एवढंच घेतल्या जातं,, हिच पिकं घेतल्या जातात.
अच्छा.
आता द्राक्षाचे प्लॉट खाली झाले आहे का?
काही न चे झाले,, काही न चे अजून बाकी ये पावसाचं वातावरण पण झालं,, वातावरण क्लायमेट झाल्यामुळे चेंज होऊन जातं तर त्याचा पण परिणाम होतो‌. द्राक्ष बागांना,, मार्केट कमी होऊन जातं.
हं वातावरणामुळे वातावरणामुळे आणि युद्ध युद्धामुळे काही मार्केटवर परिणाम होईल का भावावर??
हो,, आता युद्धामुळे तर प्रत्येक गोष्टीवर परिणाम होणार आहे तेव्हा शेतीच्या प्रत्येक मालावरती त्याचा परिणाम होणार
हम्म.
बाकी पण ठिकाण होते परिणामं,,, योगे शेतकरयाचा सगळंच बजेट ठीक चालेल तुमच्याशी बोलून छान वाटलं धन्यवाद.
आभारी आय.